हम्म बोल.
हा तर तेच म्हणत होती मी की तिथं म्हणजे अगर नॅचरली गेला ना. नाही पलीस ताना करू शकत.
अच्छा.
आर असखला ना म म्हणजे असं गेले असं नाही येऊ शकते आता म्हणजे कसं पहिली किती लााट होते. पहिलं किती वेस होते मग माझे डेंगू मध्ये गेले तर आता मी आपले केसे रिकवर करू शकतो.
हो.
आता खाणं घेण आपणून किस म्हणजे पुढं याला वेळचच लागते.
हो तेच
तर कसा? हा तर म्हणच नाही का मी ट्रीटमेंट करणार म्हणा. करण रोज आता हेवायचं. ज्यांचे केस लांब म्हणजे म्हणजे ज्यांना केस राहते, त्यांचे म्हणजे. केअ, म्हणजे हेअर केअर क्लीन बॉडी केअर रुटीन राहते सगळं त्यांचं. त्यांचं बरोबरच राहते सगळं जेव्हां आपले केसच जे राहते ना. हेअर जर नॅचरली गेले असतील ना, तर चिटकवून घ्यायचे.
दे नाहीत हेरीडिटी राहते माहितेय? हेरीडिटी म्हणजे त्याच्या मापाची तसेच आहे बग, पाहिली का तू?
नाहीय
तुझ्या बाबाची केस तुमच्या मामाची इथून जाऊन नाही का मधा म्हणून टाकला नाही का?
अरे नाही ते केव्हा केव्हा अभ्यासानी पण होते काय म्हणजे अभ्यासात जास्त जो ट्रेस्ट ट्रेस राहतो ना, त्या कारण
अभ्यासाच स्ट्रेस कारण होते पण आता पाही तुम्ही युपीएससी एमपीएससी एवढ्या पोरी क्रॅक करते. तू पाहिली काय ती श्रुती श्रुती म्हणून एक आहे तिने एमपीएससी क्रॅक केली.
हम्म.
पाहिली का तू?
नाही पाहायली.
भाई तिचे केस किती दाट ये, दाटच्या दाट केस आहे तिचे.
अरे तर त्यांनी पहिलेपासूनच ट्रीटमेंट करतं असेल ना आता
नाही नाही ट्रीटमेंट नाही तिनं सांगितलं होतं ना. कि असं म्हणतं म्हणून स्ट्रेस मुलं केस जात असं नाही म्हणतं नाही जात खूप जणांचं जाते मे बी काही कंडीशन मध्ये पण असन तसं आणि झालं पण असणं, झालं असे तर ठीक ये. ट्रिटमेंट करून अगर तुम्हाला ट्रीटमेंट बी करायचं असेल ना तर बहुत चांगल्या डॉक्टरकड द्यायला लागतेय, स्पेशलिस्ट कडे. आणि खर्च बी तेवढाच लावाय लागतेय मग.
हो आता केअर करायचं लागते जर आपल्याला पाहिजे तर ते‌.
लग्नावर घेऊन जायल ना? लग्नावर येऊन जाईन म्हणा.
हो लग्नावर घेऊन जाईन. अगर आता स्टार्ट केली तर.
मला वाटलं तिच्यासाठीच म्हणालाय!
नाही, अगर आता जर स्टार्ट केली ना ट्रीटमेंट तर येऊन जाईल.
तुझी बहीण कोणतं तेल वापरते?
ते तर काही नाही बस कांदे खोबऱ्याचं तेल आणि त्याच्यामध्ये कापूर टाकते, गरम करते त्याला आणि हेअर वॉशच्या एक अधी घंटा पहिले लावून घेते. न मग धुऊून टाकते.
तू पण का तशीच करते?
नाही ग मी तर काहीच करत नाही.
मग तुम्ही केस गळीच हेअर केअर करत नाही?
काय करूं ग आता टाइमच मिळतं नाही.
ते एक दिवसा पहिलं हेअर केस धुवायच्या एक दिवस पहिले आपण तेल लावतो. मला तर वाटते तु ना नाही का, एक नाही का हेअर मास्क घ्याले पाहिजे मी सांगतो ना, एक हेअर मास्क घे आणि नाही का एक, असा जो कंगवा आपण वापरतो ना धुवायला माहितीये का? लाकडचा कंगवा घ्यायचा.
हो बरं आता घेणारं मी आता हळूहळू अगर मला, पैसे आले तर.
ह ते एक कंगळ्याचा लाकडाचा एक मसाजर मसाजर पुन्हा त्याच्यान नाही का मसाज करत त्याच्यान बोल्ड डोक्यात नैका ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते.
अच्छा करेल मी करेल.
अ ते कराच तेल लावायचं ना तेच्या हो मी करतो ना तेच्या
म चांगली गोष्ट हाय.
डिंपल करून देत्या हे आ केसाची हे हेअर मसाज.
हम्म तुमची मम्मी काय करत आय?
आमची मम्मी रिला पाठवत आहे.
हो का काऊन स्वंयपाक वगैरे नाही आहे का?
आहेत करणार आरारामशी आताच थोडी कर माझं तर आलू म्हण बर.
हो.
कोण आलं?
दादा.
मी का म्हणता बस
हा हा.
बड पैसे आले ना. तर नाय का सेल चालू ये ना. याच्या फ्लिमकारड वर हा आय फोन घेऊन घेऊया आपण.
आता काय घेते आता काहीच घेणार नाहीस
पैसा तर बोहताय पण पैसा तर बोहत कमी आहे.
सेविंग्स चालू करणार आता.
बोहत आपल्याकडे, काहीच पैसे नाहीये, चारशे पाशामध्ये आय फोन असतात काय?
आं.
चारशे पाचशे मध्ये आयफोन आला असता
हो ना.
काय आय फोन वगैरे नाय, आता सेविंग्स चालू करणार.
सपने सुहाने.
अं.
सपने सुहाने म्हण
हो सपने सुहाने लडक पण के.
मला तर भाई वेट कमी कराय, लागतातय आता.
करा वेट कमी करा, तुम्ही थोडस चांगले व्हा, बॉडी बनवा. आता तुम्ही थोडस हाईट पाहिजे तुम्हाला जाडी वाटते, या कारण कारण की तुमची हाईट नाहीयेय म्हणून.
पण असं नाही म्हण असं नाही म्हणता, आम्ही अशी नाही म्हणताव. मी असं म्हणताव की बहुत जास्त वाटत, का हा सुबजेक्ट?
नाई तेवढं तर जास्त नाही वाटत, पण तेच का?
थोडं वाटते.
थोडं वाटतेच.
त तुम्ही करा
हम्म तुम्ही धावाला जात जा रोज एक्सरसाईज करत जा. आता तुमचं किती याय.
आता माझं काहीतरी फिफ्टी काहीतरी हाय.
आ बापरे फिफ्ट!
म्हणजे फोर्टी सेवन काहीतरी ये.
नाही तुम्ही फोर्टी वगैरे या फोर्टी पर्यंत.
आता.
फोर्टी ठीके, फोर्टी नॉर्मल ओकेय.
तर मग मला तर वाटते, नाही का मी ना पोट कमी करायला पाहिजे.
मी असे मी थर्टी फाय, थर्टी सिक्स असेल.
तुझ्या एवढी होव का?
नाही एकदम माझे एवढं पण नाही, मी तर खूप बारीके, फोर्टी पर्यंत या.
मग मा थाईज वगैरे कमी कराव लाग
हम्म.
म्हणसी बरोबर येत नाही बाई
रोज सकाळी उठत, जा व्यायाम करत जा.
पहिले झाली होती हायना मी जात होती त फिरायला. पहिले जात होते मी पण फिरायाला त, कमी झाली होती न थोडी वाटत होती का
हो जंक फूड खाण्या काहीच नाही जंक फूड खाणं चालू केलंय तुम्ही
आज काय करू
हेल्दी खायचं, हेल्दी राहायचं.
हो आता, तसच करावं लागेल.
हम्म.
म्हणून तर आता नायकावरून खूप सारे प्रोडक्ट्स घ्यायचे आहे.
अ बापरे! कोणते कोणते घ्यायचे आहे सांगा आम्हाला पण.
मी घेऊन देते.
सांगा ना.
यार का वाढदिवसाला तो एक ड्रेस घ्यायचा यार.
कोणत ग?
एक मिंत्रावर नाही का?
बरं बर आम्हाला फोटो पाठवून द्या बरं.
नंतर पाठवतो, म्हणजे घेतो म्हटलं. जे एक टॉप आहे ना एक सवणानावर टॉप आहे तो घ्यायचा आहे तु एक एक दिवस दाखवला पण मला हा घ्या
अ आता तेवढं तर लक्षात नाहीये आता तुम्ही मला एक दिवस घरी येईन तेव्हा दखून द्या ठीक
हम्म ठीक आहे, तुमचा एक दिवस आता पेपर संपल्यावरच येईन.
आठरा तारखे नंतर डारेक्ट.
तुम्ही मेहंदी काढायला जाऊ नका अगर मला माहित झालं ना तर तुम्ही पाहा म.
नाही ग माझे पेपर आहे आणि माझा खूप काही करायचं.
घरी घेन बोलायला आली ना तर मनाचं. कि म माझा पेपर आहे म्हणा, मी येत नाही म्हणा.
हो ग मी सांगते माझ्या आईला तस सांगून ठेवते काहीचा पेपर आहे सांग म्हणून.
फालतू फुकट मध्ये चोकड करणारे काम. एवढं आहे तर मग त्याच्या घरी आता त्यांनी काडं बिडं लावत आहे मस्त लग्न आहेेत आता उद्या. अता अटे ना कपडे खरेदी केली असेल ना.
हाव झालं असेल ना त्यांची तयारी तर पूरी झाली असेल.
आपल्याला तर असं लग्नात जाचं ना फक्त रिसेप्शनच जेवण करायचंय.
काय म्हटली?
आपल्याला तर असं लग्नाला जायचं नाही आहे रिसेप्शनचं जेवण करायचं आहे तर असं साधं काही बेअर करून घ्यायचं आम्हाला कस
ठीक आहे ना अळशीच येणार, जास्त काही लावत नाही.
हो नाही तर काय?
अबा रुपीताय तर जाणार होती नं लग्नाले?
अग तेवढ्या दूर कोण जाते ग? ट्रेन ट्रेन नाही जात ना लांजीपर्यंत.
किती दूर हाय लांजी?
लांजी दूर आहे, एमपी मध्ये येते.
एमपी मधे येतेय लांजी?
बालाघाट, बालाघाट.
बापरे! एवढ्या दूर.
म्हणजे जास्त दूर नाही, गोंदिया, गोंदियाला जायचं मग गोंद्यावरून दोन तीन घन तीन घंटे लागते.
अजून गोंदियावरून तीन घं ते मग यांनी आता परवा परवाचं लग्न आहे ना. तर मग सकाळी किती वाजता निघणार यांनी?
सकाळीच निघणार.
संध्याकाळचं किती वाजता लग्न हाय?
संध्याकाळी सातचं लग्न हाय.
यांनी वरात
सात कसे आठ नऊ वाजतेच लग्नाला
अ घरी वरात कधी घेऊन येणार?
वरात मग त्यांनी आठ तारखेला येणार निघणार, आणि नऊ तारखेला रिसेपश शन आहे
आठ तारखेला वरात घेऊन सकाळी बॅण्ड वाजवत येणार?
हाव नऊ तारखेला रिसेप्शन. अरे आठ तारखेला संध्याकाळी येते ना सकाळी निघतील तर.
अरे तशी नाही म्हणतो मी, आठ तारखेला येईलंय डायरेक्ट घरी
सातचं लग्न आहे, आठ ला सकाळी निघतील बरं ठीक आहे ना मग, ठीक आहे
बरं ठीक आहे ठेवते. व्हय